हॅलो हॅलो येतोय का आवाज हा बोल हा येतोय बोला बोला ताई
काय नाय बघा बसले आता तुमचे झाले काम
काम ना चालेय काही झाले. काम काय ओ दिवसभर चालूच राहतं. हो ना अजून काय म काय नाय आता दुपारी जेवण वगैरे झाले दोन अडीच ला भांडे आता भांडे गोळा करून ठेवले होते आता म्हटलं थोड्या आणि घासू चहा पाणी झाल्यावर काय चाललं तुमचं? काय नाय बघा रोजचं आपले काम रोजचे काम मुलं आज सुट्टी असेल ना
आज सुट्टी ये ना ते मोहरम असल्यामुळे
मुळे हो ना त्याच्यामुळे कस काम नाय आज पासून
तीन दिवस घरातच ये आता उद्या पण शनिवार रयवार
हो उदया शनिवार रयवार सुट् ट्टी आता डायरेक्ट सोमावारी हूं त्याच्यामुळे दि सोमवारी चं जा आता हो दिवसभर घरामध्ये चालूच राहील हो ना आज काय केलं मग काय बेत होता जेवणात.
जेवणात आज काय नाय भरून व वांगीची भाजी वगैरे केलं होत.
हा आखि वांगी
हो कोशिंबीर वगैरे केलत.
हां ह
तुम्ही काय बनवलं होतं मग
आम्ही पण वरण भात परत कारण आज सुट ट्टी होती ना मुलांना बी
हा.
हम्म म्हटलं आता वरण भात भाजी पोळी कारल्याची भाजी.
हो ना हा भाजेचा रोज प्रश्न पडतो बघा काय कर.
हो ना आणि मुलांना कस आवडत पण ना आपण केलेलं.
हा त्यांना वेगळं वेगळं लागतं.
र हो चांगलं चांगलं लागतं. त्यांना कसं बाहेर खायची सवय झाली मुलांना. अ हो तरी मी शक्यतो जास्त बाहेर देत नाही नाही ना. हा घरातच बनवते सर्व काय करायचं असल ते. बरोबर आहे आणि बाहेरच कसं ओ क स्वच्छ नसतं नाय. दिलं नाही काही नाही हो ना आणि ते कोणत्या पाण्यापासून बनवत कोणत नाही आपल्याला. बघितलेत तर नसत नाही ना त्याच्यानेच त आजार वाढले मुलांना.
तेच ना आणि ते हात पण स्वच्छ धुता की नाही काय माहितीय.
बरोबर आहे ना.
हम्म.
घरामध्ये कस आपण स्वच्छता भरपूर ठेवतो. त्याच्यामुळेम् हम्म हम्म
आणि आपण भाज्या पण असं व्यवस्थित निवडून वगैरे करतो.
आणि तिथे कसं दूध बीेत नाही ते कोथंबीर म्हणा. फ्लावर कोबी असं काही पण असत ना.
हो.
हम्म हॉटेल वाले धूत नाही नुसत चिरून तसे शिजायला टाकता.
हो तसच करतात.
मग त्याच्यामुळेच पा म हे पोटाचं इन्फेक्शन होतं ना.
हो ना मुलं आजारी पडायचं ते प्रमाण.
हो त्याच्यामुळेच वाढत हो हो. अजून काय. काय नाही आता थोड्या वेळान चहा पाणी करायचं पाच वाजता. हो तिथून आणि संध्याकाळच परत आहेच जेवणाच तयारी आह. म्हणून सहा वाजता मग राऊंड मारायला जायचं थोडस व्यायाम करायला खाली. हो चांगलंय तुम्ही रोज जाता का मग हो रोज जात्या. संध्याकाळी हो हो सहा वाजता जायचं सहा ते सात एक तास राऊंड. मारयच चांगलंय आणि स्वतः कर. हो ना बरोबर आहे ना कारण कसं घरात आपल्यालाच करावं लागत ते. हो आणि थोडस वर्किंग करायला पाहिजे थोड चाल. तर आपल्याला शरीराला पण चांगलं असत. हो म आता सहा ते सात जायचं थोडस खाली. राऊंड मारायचे एक दोन वरती आला का मग दिवा बत्तीचा टाइम होतो तोपर्यंत. हम्म दिवाबत्ती झाली का मग आहेच स्वयंपाकाच. हो ना रोजची रुटिंग तीच हाय.
हो.
अप बायकांच तेच असत अ हो. तरी आपण घरात आहे म्हणून काय नाही आता जे नोकरी वगैरे करून. घर सांभाळता बरोबर आहे ना त्यांना अजून जास्त म्हणजे. स्ट्रगल कराव लागत खूप स्ट्रगल असत. घराच पण संसाराच बघायचं बाहेर पण बघायच नाही नाही जमत नाही ना. हम्म घरात कस होत त्यामुळे कस होत मुलांकडे पण त्यांना दुर्लक्ष लक्ष देता येत नाही बरोबर आहे ना. मग अश्यामुळेत मग ते अस सर्व्हिस वगैरे करता त्यांना मग श त पाळण घर बघतं वगैरे घालता मुलांना आणि पाळला घरामध्ये पण व्यवस्थित सांभाळत नइओ आता आपण बघतो ना ऐकतो ना बातम्यांमध्ये
हो ना बऱ्याच ठिकाणचं बघितलं.
प्ला मग एवढे पैसे पण भरायचे वर्तन पोरांना पण त्रास होतो. हो आणि आपल्याला कमवायचं पण असत आणि इकडे कमवायचं तिकडे घालायच असच असतं. हो बरोबर आहे ना. त्या पेक्षा आपणच थोडस मुलांकडे लक्ष दिलं तर मग मुलांच भविष्य चांगलं होत. पण हो. आणि आईवडिलांना कसं मुल घडलेले बघायच शक्यतो.
अहुओ. आता प्रत्येक आईवडिलाला वाटतं बघा जेवढं आपलं शिक्षण झालं नाही त्यापेक्षा जास्त व आपल्यात
आपल्या मुलांच शिक्षण व्हाव, बरोबर आहे न आणि ते चांगल्या ठिकाणी एखाद काय जॉब वगैरे तर पदावर चॉप वगैरे मिळावा मग बस तेवढेच अपेक्षा असते आईवडिलांची हो ना. मुलांकडन आणि आता कसं पहिल्याचे दिवस गेले आता पहिल्याच काही राहिलं नाहीये. पहिले कस सातवी पास झालं तरी सर्वीस लागायची. शिक्षक व्हायचं पण आता कसं किती कॉम्पिटिशन खूप वाढलंय.
हो.
ह मुलाना तेवढं करावच लागत मग, मग करावच लागत बरोबर आहे ना. मग काही कुठे गेले का नाही आज? फिरायला वगैरे सुट्टे आहे आता दोन तीन दिवस कुठे जायचं का निवांतवणी आलं की, नाही ओ. कुठ जात जायचं म्हटलं का पैशाचा प्रश्न. व्हय का नाही. मूल कसं माग लागले सोडा पण घेऊन जाणारे पण पाहिजे. घेऊन जाणारे आणि परत मुलं कस हट्ट करता बाहेर ने आपले काही पाहिजे ते पाहिजे आपल्याला पण ते परवडलं पाहिजे ना घेऊन द्यायला. हो तेच ना. आणि बाहर असं चांगल्या चांगल्या मॉलमध्येध्ये वगैरे असत ते खेळण्याचे वगैरे पण त्याचे कस कॉस्ट पण तेवढ आहे हो ते प परवडायला पाहिजे ना आपल्या सारख्यांना पण कारण कस आपलं एक माणूस कमवणारा आपण एवढे बसून खायचं पोरांचं शिक्षण त्यात त्यामुळं अस वाटत बघा आपण स्वतः काय तरी केलं पाहिजे. बरोबर आहे ना तेवढ्यात आपण काय तर केलं तर आपल्याला पण खर्चायला होत बरोबर आहे न आपण कुठ तर तर मुलांना पण काय पाहिजे ते देता येत न हो. कसं आपल्याकडे पैसे असले का हक्काने आपण म्हणतो नाही बाबा तुला काय पाहिजे चल घे. आपण मुलांनाेऊ येेऊ शकतो. हम्म. आता आपल्याला नाही द येत असत नाही देत ते. मण स्वतः कमवण्याचा कसा आनंद असतो हो वेगळा हो वेगळा आपण दहा रुपये जरी कमवले तरी खुश होतो आपण मग खुश म्हणजे खूपच म्हणजे ह विचारूच न का. आनंद किती होत ते पैसाव हो अजून काय? काय नाही आता बसलं म म्हटलं आता थोड्या वेळ निवठं आपलं कामधंदा रोजचा आहेच मग. आता थोड्या वेळ फ्री बसले म्हटलं आता बघू ताईंना फोन लागतो कने. तिकड नाही त लावून बघू आ परत असत. बरयाच जनान लागलं, लागतच माझे पण का रात्री ना दोन कॉल ला हे झाले. हो ना वेस्ट जात मग आप मग तेच ना का रात्री मा तसच आहे गेलाय ना वेस्ट. मग आता पण म्हटलं बघू लागतो का नाही. ह ब आता झा झाल्यावर आपलं मी एकदा लावून बघते तुम्हाला. चालेल ना तुम्ही पण कराल माझं, झालं हा म्हणजे कस माझ पण होईल मग, हो ना. आता हा चहा, पाणी व्हायचं असेल ना. हा, करायचंय बघा
मुलं झोपलेली आहे ना पाच वाजता करायचं मग.
हा म काय? जा छोटं बाळ झोपलंय. हो ना बाळ झोपलय ना, हा मग तेच ना. काय नाही.
हम्म
असंच वरच्या, आम्ही ना आज वरण, भात कारल्या - ची भाजी, स्पेशल तुम्ही काय बनवता? स्पेशल आमच्याकडे नेहमी काहीतरी असत, कांदाभजी असत, खली बटाटा वडा. शक्यतो बाहेर घेतच नाही आम्ही घरीच करतो. कधी इडली करायची सत्या असे का नाश्त्याला.
सॅटरडे असं बनवत असेल ना.
हो करतो ना, शक्यतो घरीच बनवतो. हा इडली कशापासून रवा पासून बनवता का तांदूळ, नाही रव्याची नाही तांदूळ आपली- उडदाची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ, डाळ भिजत टाकायची आणि मग ती वाटून घे वाटली का पण मग त्यात थोडेशे पोहे असताना आपले पोहे, हा, हा मग त्यात पोहे पण टाकायचे, वाटी भरून थोडीशी भिजून बारीक करून. हा हा म्हणजे कस खूप मस्त इडली, कलर बी येतो आणि- एकदम स्पंच होते.
हो ते माहिती आहे मला, आणि रव्याच पण छान होतं.
हो रव्याचा पण होत ना. रवा इडलीचा रवा मिळतो ना. जाड थोडसा, असा जाड हो जाड असतो. भिझत टाकाला हो असंच आवडतं, जरी भिजत टाकलं ना तरी होऊन जात. आणि तांदूळ कस आपल्याला एक दिवस तरी भिजवाय लागत. पाच सहा तास तरी भिज मग, हा एक दिवस ला- हो तुम्हीं तांदूळ आणि डाळं वेगळी वेगळी भिजवतां कां इडली लां कां नाहीं एकत्रचं घालतो एकत्रचं नां हा आममी पणं एकत्रचं टाकतो कांहीं कायं कायं वेगळे वेगळे भीज आणि सोडा मंग रात्रीचं घालंता की सकाळीं नाहीं आपणं बारीक करूंन ठेवल्यां नंतर त्यां वळेसचं- सोडा टाकायचं हो तेचं रात्री भिजलं नां मंग ते अजूंन छान. छान होतं आणि कलर पणं व्हाईट होतो जरं आपलं करायच्यां अगोदरं - पणं टाकलां नां मंग पिवळं सरं - पिवळं सरं कलर येतो त्यांला हो आणि ते तेवढ सॉफ्ट पणं होत नाहीं मंग नाहीं. करतो आम्हीं घरीच बनवतो इडली डोसे - हां चांगलय नां कांदाभजी. बटाटा वडां हां पावसाळ्यांत छान वाटतं असं पाऊस पडंत असल्यांवर मंग भजी वगैरे खायचं. पावसाळ्यांच ते हेच रेसिपीच आहे ती कांदाभजीची पावसाळ्यांला कां कंदा भजी आणि चहा
हां
एकदंम भारी- कायं चाललंय अजूंन कायं नाहीं बघां आणि संध्याकांळचा करायचं स्वयंपाक. आंता संध्याकाळी कायं आहे रेसिपी मंग संध्याकाळी आंता बघूं लाईटलीच करतो कायंतरी मंग खिचडी भांत वैगेरें. हं नाहीं तरं मंग कढी भांत असां
हं
अजूंन कायं कायं नाहीं आंता चला चहा टाईम दहा पंधरा मिनिटांनी पाणी करायचं मंग घरातलं आवरायचं कांहीं करां मलां फोन लगेचं लावूंन पहाते चला चल